हॅलो काय कराल्यास?
काही नाही बग झालं आत्ताच जेऊन त्येनी चाय पिणार.
होय हा, हा. अ चहा जेवलीस?
भुन भुन बोल, बोल जेवलो.
तू.
तू जेवल्यास काय? मी जेवलो की. ते तू काय काय खाल्ल्यासच? मी भात आमटी भाकरी आणि मी आणलोय भाकरी आणलोय भाजी कोणती फ्लॉवरची आणली फ्लॉवरची. फ्लॉवर आणलेलीस काय कशे गेलेलीस? काय नाही फ्लॉवरची व्यवस्थित घेऊन‌ यायचं. मग तू केलेलीस काय पहिली गोष्ट तर मीच के नाही मम्माने केली. हा मग मग मग काय . नाही मम्मा वेगळी करतया तू वेगळी करतयास. . नसते चव ही प्रत्येकाच्या हाताचे वेगवेगळे असते नाही आम्ही‌ आम्ही नाही. एका हातानं घालतासा एकचं हात आहे तुम्हाला.
ओ वय.
ती एक हाय हा सांग. फ्लॉवर सगळी चिरुन घ्यायचा हम्म . हा मग गरम पाणी टाकायचा सगळ्यात बेस्ट. व्हय काय हां. गरम पाण्यात टाकल्यावर लिंबू लावायला हे होतय.
निवडून टाकायचं काय?
निवडून टाकायचा जरा एक पाच मिनिट टाकायचं म्हणजे आळ्या बाहेर येतात. हम्म. जास्त वेळ टाकला तर शिजल्यांंवाणी येतय नीम झालेलं. त्याज्यामुळे पाणी जरासा कमी टाकायचं म्हणजे पाणी गरम करून घ्यायचं‌. हा जरासं पाणी गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये टाकायचं म्हणजे किडे पिडे काय असू दे ते तर बाहेर जात्यात ऑटोमॅटिक हो काय हम्म.
हा त्यामध्ये मॅगी मसाला पण घातला ना टेस्ट अशी येतय होय माहित हाय मी पण करतोय की तसं‌.
छान लागतंय ते.
आय आणि काय म?
आणि काय नाही निवांत बस तुझं कसं चाललंय?
चाललय पडायला आता. पाऊस पडालाय पावसाळ्यात सगळ्यांचा कॉमन प्रश्न हेच असतोय पाऊस पडालाय काय?
दे की तर काय करत असतेत बाई.
सगळीकडे पडत असते बाई पण अंगात नुसतं विचारायची मग.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
बिकॉज, ए हे बरोबर हाय. . .
सो व्हॉट.
दयां टस, आय युं ह्यांव टु
शेंगा गेलांत दिल्यांत लिंबू पणं दिल्यांत जरासं राहिल्यांत ते पणं आंता जाणारं हांयेत, होयं पॅकिंग मधलंच घेऊंन जाणारं बाबां एक सांगून गेलां मलां होयं होयं त्यांचा केणं सगळं भिजलेलं हो लादीवरं घालूंन जाणारं ते घसणांर नां मागची वगैरें व्यक्ती जाऊंन.
हां
रेनं कोठ, त्यांचं सगळं होयं
तरं कांहीं नाहीं, तूज्यांकडं आंता माहिती पणं मुंबई घेऊंन जाणारं आहेतं
पॅकिंग मधली आंज संध्याकांळी पैसे देणारं आहे म्हणजे बायंका इतरं बायंका घेऊन जातांत ते पटवूंन सांगाय लागतंय घ्या चांगल आहे म्हणूंन होयं, आणि सांग नेमकं सांग खांली पणं आणणं मी करूंन. स्वाती दिदीने घेऊंन दील्यांत, मॅडमने घेऊंन दिल्यांत आणि परंत दीपा साबळे तिने घेऊंन दिल्यांत माळी मॅडम आणि करूंन पणं आणल्यांत तेचं टेस्टं लई भारी होती खरंच लई भारी होती. होयं, त्यांना सांग कि, आम्हांला भेटलंच नाहींतं आंता नेस्टं टाईम सांग येणारं आहे नां मी खांलो ती अशी विरगळ्यां म्हणत्यांत आमटीमध्यें पणं त्यांची टेस्टं यांयला लागली छांन आहे मी दीदीला म्हणलं खूंप भारी झालंय मी भाकरी सोबतं ते खांलय ठीक हांय च्यां झालां कि नाहीं अजूंन, च्यां
हां आताचं झालां
आतंन आलं ओरडतं
आमचंच मुलंगा हांय यो. कदमंवाडीत
हम्मं दिल कां तो अच्छा लेकिन दिलको तो अच्छा लेकिन मेरेको मध्यें मध्यें पटतां नाहीं है
तुमचं करो मै चली
नहीं मेरेको मध्यें मध्यें पटतां नाहीं है ओ जास्तं बिहेव करतां है ओ बहुंत बहुंत ज्यांदा डरनां मतं नाहीं नाहीं त्यांना वाईट पणं वाटतं नाहीं सोडं तेवढ्यांपुरते हुतंय नाहीं असं अजूंन किती कायं नूरमून हां समजलं, नाहीं समजलं
तूं नाहीं समजी
मेरी तसबीर की किसं ने मेरा नांम लियां. मलां कोणं असं कांहीं म्हणलं की मी डायरेक्ट असंच म्हणते. समजं मलां कांहीं समजलं नाहीं नां पहिलं पहिलं मलां भरपूंर मध्यें दादा आमंचा सायन्स झालां मंग तो इंग्लिश नाहीं बोलायचां नां. ते मलां नाहीं समजतं नाहीं मंग मी ग्रामंर की धज्यां उडवांयचो असं म्हणतं मलां आय यॅम गोईंग. हे पणं बोलतां येतं नव्हतं, हां. मं दादा बोलले मलां यां समस्यांच असते मी मेरी मर्जी मैं कुंछ भी बोलं सकतां ती हू असं. असंच काय नाय काही . ग्रामर की मैं धजिया उड़ा कर देती थी. मला हिंदी ग्रामर लगेच येतय. कारण की हिंदीमध्ये मला आउट ऑफ होतय आउट ऑफ मार्क आहेत मला हिंदीमध्ये. ते पण तेवढ अवघड नाही काहीच नाही मराठी नाही हिंदी नाही काहीच अवघड नाहीये. दुसरे जे विषय आहेत त्यामध्ये पण काय फक्त अकाउंट्स, स्टॅट अ सायन्स हे ते हे सगळ जरा टफ जातय.
होय.
आणि काय विषय मग?
काय नाई बुवा.
तुला किती पडलेत? मला दहावीला ब्याऐंशी. ब्याऐंशी पडलेत, हो. मला नवर्‍यालाच . तिला सेवनटी टू अँड, होय ओ खाली जाऊ? आणि वेळेस सुद्धा गेला नव्हता अरे सिरियसली. तुला कसं माहिती?
आधी किती घर आमचे घरी चिपळूण च्या मॅडम होत्या
पुढे जाय की. मला सांग अभ्यासस एवढा करून सिक्स्टी सेव्हन. चांगलं चालल सगळ. पन्नास च्या खाली येत नाही सोड मी आणि
आयो
तुम्ही बघताय योगेश तरी काय
त्याचा चांगल सोड, आणि हुशार होता तो आधी त्याच्या काॅलेज ते काय पप्पा ऑफ झाले आहेत म्हंटल्यावर ते जबाबदारी पडणार ना
परवा सासरे वारले क नई तर ओढणीला शी बांधलेली. म्हणजे लग्नात . रडला नाही का? पाप करणारे खर असणार खरं तो जेव्हा बाळ श्री कृष्ण सांगतो ग मला जेव्हा समजलं ना माहे पप्पानी एवढं प्रेम दिलं म्हणत्यास त्याला मी तर बाई तीगली सिरयसली मी असं म्हणते की मी लय लय लकी झाले का सांग कारण की कधी पप्पाने कधी मही माझ्या पप्पाने केलय त्यासाठी. तेवढं होय.
काऊ काऊस
फोन लावून सांगायलोय
हा बाप्पा चांगलंच येत्यात तुम्हाला इथनं पुढ तु माझ्यासंग नाय बोलायचं.
आ हा एकावीस नॉट सेल हा मधी कसा विषय झालेला हा. माझ्या पप्पानी त्याला प्रेम दिल्यात ग असं नाही की त्याला पप्पा नाहीेत म्हणून मग जेव्हापासून ते गेल्यात ना मी स्वप्न पाहतोय अस म्हणतोय नाही नाही आणि त्याला पण फोन आला कि तो अस म्हणत नाही की नको धरूस म्हणून
हम्म हौसन बोलतेत.
नाही त्यातर नाय मी मध्ये बोलत नाही कोणाशी.
बाई अजून मला हसूच यालय माहितीय काय.
सिरियसली आमच्यात आमची लय छान होतं आमची लय छान हो सिरियसली
त्यो हिथंन ऐकत काय जाताना हसतच गेलाय कु इथनं जाताना
ते मी म्हणून राहीलो.
काय नाही बाळा दवाखाना बघत असत्या म्हंटल असत्या ग.
ह्या मानवजीच्यातले
तुमचं काय दादा कावलीत काय मला सांग असं नॉर्मली तुमच्यात अस सगळ्यांसोबत बोलू शकत नाही. आता बघ कि इथं इथं बर्डन असतय माहिती आहे असं जात ना हे आता मी स्पेसिफिक मी अस फोकस ऑन माय वर्क. आपले आपले जातोय काम करतोय आणि येतोय हा. आता इतर ह्याच्यामध्ये कस असतंय एखादी गोष्ट बोलतात. हसू, चेष्टा, मस्करी अशी असत्या. नाही इथं नाही सगळ्यांच्या घरात बघायला लागल्यात.
तस पाहिजे खर तर हम्म तस पाहिजे गं हम्म हम्म. असं चेष्टा मस्करी कामाच्या टायमिंगला काम सिरियसली करायला पाहिजे खरं चे चेष्टा मस्करी पाहिजे. असतोय एकेकाचा काहीतरी असणार इश्यू झालेला वगैरे आणि काय तर झालंय गं मग शांत बसणार आहेत त्यांनी. ते पहिलं ते मखाने आहेत ना. पहिलं ते मखाणे
हम्म. हम्म
मम्मा ती वहिनी आहे कणी तवा म्हंटलो बघ ते इथनं दिसतय आपल्याला आणि आता सिनेमा हम्म त्या पोरगीच नाव काय होतं पल्लवी हा. पल्लवी अस त म्हणून म्हंटली नाहीस काय
तिच्याबद्दलच बोलत होता बाई. हम्
हां. सगळेजण आतला फॅन काढत आहेत खाली हाका मारत आहेत मला. असूदे घ्या आमच्यामुळे हसतील तर होय नी गं ह.
हम्म.
हम्. चिमण्यांचा आवाज भारी यायलाय कुठ आहेस तू? कोल्ड्रिंग चा आवाज भारी यायलाय. कुठ आहेस?
ते पंजन मलाय.
हा. पैजण नाही मग काय आहे ते.
बारक्या बाळाच खेळण घुंगरू चांदीच आहे काय गं. अगं नाही. अगं मी अंदाज मारलोय गं.
चांदीच नाही आहे ग ते. खोटं आहे खुळखुळ आहे खेळण्यातल तेज चूमचुम चूमचुम आवाज यायलाय.
ह हा भारी आहे आवाज.
चांदीच काय केलं. श्रीमंत नाही चांदीचे करायला.